हॅलो
हॅलो
हां एका व्यक्तीला चार वेळं कॉल करायचांय कां? दहा दहा मिनिटांचा. हां उत्तर उत्तर.
हॅलो
हॅलो येते कायं ऐकूं?
हां येते आहे.
एकां व्यक्तीला चार वेळं फोन करायचांय गं दहा दहा मिनिटं.
बसं माझं तुम्हांला चार वेळां करणारं कां दोन वेळां करणारं.
आंता तुलां दोन वेळं गेलां पहिला, कॉल आपुंला गेलां नं वेस्ट आंता केलेला आंता हां दुसरां. अजूंन एक करणारं असं आहे दोन करणारं नऊ होते. बोलं तूं बोलं मीच बोलांय लागले असं झाले.
कायं कायं.
कोमल कायं लग्नांला तयारी झालीं आहे.
कोमल कायं माहिती झाली वाटतं झाली.
होयं स्थळं आलं होतं वाटतं खरं कायं मुलंगा लहांन निघाला वाढतं. टॉर्च शणंऑन
नाहीं तूं दीदी पेक्षां नाहीं दीदीलां काढलेले बाहेर वाटतं. हॅलो तरं तो त्यां शशीनेच काढलेलं हां मंग ते दिदीला दाखवलेलं. तरं ते अठ्ठ्यांण्णव नऊं चं होते ते पोरगं. मंग मम्मी लां म्हटलं हां. ती मोठी आहे नां सत्यांनवची आहे ती मगं आणि त्यांचा पॅ तेचं पणं कमी होते चार पॉईंट पांच कायंतरं होतं.
हां, हां, हां.
हां मंग कायं नायचं म्हणलं. दाखवलं कां नाहीं कायं माहित नाहीं पणं कायं नाहीं बाई ते पोरगं कांहीं चांगलं नव्हतं.
ते जाऊं तिकडं मगं आवडलंच नाहीं तरं मगं कायं बोलायचंय त्यांच्यात
दाखवलं.
तिकडच तिकडं बघ कि म्हणावं, काय तिकडं पण पुण्यात भरपूर असतील कि म्हणा तिला. अह. अह ह्याज्यावर ऑनलाईन वगैरे ते शादी टॉपकॉन वगैरे असतयं.
दिदीन काढलंय की मॅट्री. हा तिन जीवनसाथी मॅट्ररीमोनी वर बघते की ती.
हा हा असल तर तिथल्या तिथे आता मुलं आता कोण राहिलयं पहिल्यासारखं घरात पाहुणचार करा. दाखवायच काय तिजी ती भेटून जरी आली तर चालते की फक्त आवरून जरा व्यवस्थित
सांगितले की. तू बघ म्हणून, बोल आधी आवडलं तर मग सांग आम्हाला भेट भेटून घ्या आधी. मग बघायचा वगैरे कार्यक्रम करूया तुम्हाला आवडलं तर.
होयचं की. आता कोण आता राहिल पहिल्यासारख ते पोहे करा, हे करा. अह अह चांगलं तयार होऊन व्यवस्थित जा म्हणाव. नाय तर जा म्हणाव.
काय आता.
काय, काय होईल रे. त्याच्या पुढं दहावी सवयी
पाठवत्या मला रोज बघल रोज येतात ना त्याच्यावर नवीन नवीन असे नोटीफिकेशन. मग पाठवत्या, हा पाठवत्या मला जी चांगली वाटते. त्यांचं कायं पण अग बऱ्यापैकी ज्यांचं चांगलं आहे ना
हम्म.
पाठी बॅकग्राऊंड वगैरे किंवा पॅकेज चांगला आहे ते बऱ्यापैकी
हम्म.
यायला लागलय. अगं पुण्यातले आले तर काय एवढं काय नसते. दीदी म्हण काय होतय. दीदी त्यावेळी होय नकोय म्हणते, दिदीच्या वेळी म्हणत्या कसली भारी, भारी स्थळ येत होती म्हणत्या. ती म्हणते आपल्या घरातल्या पोरांसारखं कोणचं दिसेना झालय त्यात.
फोन कर त्याला. तसं नसतंय म्हणा. समोर बघणं वेगळं आणि फोटोत बघणं वेगळं म्हणा दीक्षाला. समोर पण बघितलं वेगळं असतंय ना आणि फो फोटतं बघितलेलं वेगळं.
हा हा त्याच्यावरती अपलोड करतात ना फोटो. परत मग एक खादा असूदे ते दाडी वगैरे हां.
ऐक की, मी काय म्हणतोय सुरुवात म्हणून एकादं द बोल म्हणायचं, बघून घे म्हणायचं, सुरुवात तर कर म्हणायचं. एकदा सुरुवात झाली की नाही ते होतय जरा पॉझिटिव्ह असं होतंय. कसं असतंय फोटोमध्ये आणि आपण कसं म्हणतो, मुलगी फोटोत बघणे वेगळी आस समोर बघणं वेगळी. असतय की नाही. आता आम ते कसं होत मुलांना जास्त प्रेफरन्स होता, पोरी ते बघायचेत असं. आताच कसं दोन्ही पण असतंय ना गं. त्यामुळं जरा समोरून अह बघ म्हणायचं. तुम्हाला कळतं नसेल. तर मला पाठवत जावा. मी जरा बघून सांगत जाईन. माझी नजर, तुमची नजर.
चालते की. मला पाठव ते बिनकामाच मी काय करू म्हटलं बघून. मला आवडतोय तर तिला आवडत नाही तिला आवडत ते तर मला आवडत नाही.
म्हणूनच म्हटलं, तुमच्या नजरं वेगळी, माझी नजरं वेगळी. पाठवलं तर सांगत जाईन ना तिला तस. एकदा समोर बघून घे म्हणतो सुरुवात तर,
काय त्यात जरा त्या दिवशी आईला फोन केलेला ग. असच केलेलं तिने रविवारच वाटत. तर आई म त्या खेळाच सांगत होतीत. मी तुला आत्ता सांगितलं ना तेच. मग तिला म्हणत्यात कि काय. असू दे की जरा वर कमी जास्त जरा असायच की म्हणून तर म्हणते. चांगल जास्त म्हणजे काय बर त्याचा पगार कुठे माझा कुठ. काय आणि बघू तर बघू तर. काय म्हणून बर पर परत तो छोटाय माझ्यापेक्षा एक वर्षान. तर त्यांना चालतय वाटत पोरगी जरा एक
हम्म आज सुरुवातीला चालतेच वाटते मला नंत नंतर मग अवघड होतय.
पण इथ नाहीच ना म्हणल.
खर कसय माहितीये हा काही लगेच काही ऑप्शन नाहीये. लगेच केलच पाहिजे अस काही नाही आत्ता सुरुवात आहे. हायतच की येतेतच की काय काय एकाच काय संपतय व्हय.
चांदवडची आई तिला भेटली. घालते की आता काय बर असू देकी आपण लेट केलय चालाय अस कुठ तरी माघार घेतलीच पाहिजे की अस कस.
काय काय नाही बघ काय माघार घ्यायची काही नाही मी पण मुलगा आणि त्याच सौंदर्य बघून केलच ना शेवटी. जिजुन तुमच्या बाकीच ऍडजेस्ट होतय या बाबतीत ऍडजेस्ट होत नसतय ना.
ती मला पण असच म्हणत होती म्हणल की म्हणल दीदीच पण किती वय झालेल म्हणल मावशी. काकांनी अस केल का म्हणल की जाऊ दे कुठ तरी देऊया म्हणून. काय म्हणलात चार पाच दिवसांची चार पाच दिवसांची गोष्ट कुठे तरी दिल चार पाच दिवसांनी परत दुसरीकड.
आणि शेवटी कस होतय शेवटी आम्ही दिसायला चांगलीच होती ना अस झालत ना. जॉब चांगला होता.
म्हणूनच ती म्हणतात की आपल्या घरा सारख कोण मिळणा झालय होय सगळी असली फालतूच दिसतात म्हणता.
ते कस जरा ओळखी पाळखी न आता मध्ये मी काढलेली चांगली होती जिजून काढलेली पोर खरा तेव्हा ह्या बाया तयार. नव्हत्या. तेव्हा ती पोर पुण्यात किती छान देखणी पोर काढली होती ती कसली आणि
तयार असती तर जरा बघितल असत ना आता झाल्या तयार.
हिच जर लहान पडल ना दीक्षाच तिला तर कसल पोरग हिरो सारख काढल. नाहीच. हे तर म्हणले सुरुवात तर करा मामांना तिथून पुढ आहे शेवटी मुला पण मुलगी पसंत. करण गरजेच आहे एवढा अस काही हे नाही की बाबा बघितल्या बघितल्या. पसंतच पडेल. तुम्हाला जस पडणार नाही तस त्या मुलाला पण आहेच की चॉईस म्हणायला लागली. तेव्हा काय आता या दोघी जरी आसमानात होत्या आता हिला पण दिक्षाला. काढलच होत की कारण नाही नाहीच चालल होत दीक्षाच चांगली काढली होती की स्थळ. बॅकग्राऊंड पण जोरात मुल पण व्यवस्थित. म्हणजे ते बघितल्यावर नाही म्हणणारच नाही अस होत ते. आता शोधाय पाहिजे बाई जरा गावाला गेल्यावर विचारतो जरा इकड तिकड.
होय चालतय की मी सांगितलेल तिला ती जाग असेल. ते हे काढले ना बायोडाटा त्यात जरा काही तर ब्लड ग्रुप आणि काही चुकल तेे सोनून काढलेल.
जाऊ दे की तिकड कोठात. कोण चेक कराय चाललय मला ब्लड ग्रुप आता मला.
तरी पण गं म्हणून मग नाय पाठवलेलं मग पाठ
गावाला गेलं जरा असतयं.
मग तिनं दुसरा केल्यावर म्हणलेलं मी पाठ ठवतो दादाला पण पाठवायचा होता काकांना तुला.
गावाला गेल्यावर कसं स्थळ निघत्यात ना गं जरा बोलत बोलत तशाने उलट मला सारखे विचारतच असतेत. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.